हॅलो
हॅलो
हा बोल कि काय हा म्हंटल्यावर झालं होय. काय करायल्यास?
गेम खेळालोय.
आभ्यासाचे काय नोट्स तेन काय काढल्यास काय नाहिस.
नोट्स
म मला सांग की कायतर आज केल्यास ना स्टडी
एवढं पण नाही केलो
केवढा केल्यास मग?
काय वाटल ते किलोय
मग कश्याला स्टडी केल्यास मग काय काय वाटल ते केल्यास
जरा गणित केलोय जरा ते प्रिविसीइयरचं व्हिडिओ बघितलो ते सात आठ कशा टाईपचे आल्यात ते
हम् गणितात कुठलं केलेस
क्वेषण पेपर मधली
हा आणि काय मग
तू सुरू केली नाहीस
नाही
मग
मग काय आता तू तू काय केल्यास का बघूया म्हटलं काय सांगत्यास काय केवढं लई केल्यास स्टडी करत्यास. लोकांचे माप बिपे काढत्यास मग जरा सांग कि मला पण काय काय केलं अस
ते सात आठ नऊ तारखेला पेपर अँनालिसिस बघालतो.
हा
त्यातली गणित आल्यात तिजी
कशाची
प्रॉफिट लॉस
जरा जरा मला वाट व्हाट्सअपला पाठव
म्हणल अनालायसेस केलेला मी व्हिडिओ पाठवलय तुला ऑरेडी
त्याला ब्लॉक केलस बघ
हूं आणि काय मग
ते शेअर केलं व्हॉट्सअपला
हा
केलेलं काढायच नव्ह
येतय घे
जाऊन नुसतं करायचं
बघाल्यास काय?
पाडालोय पाडालोय पाठव की,
पाठवलंय की, आल नाही काय
हम्म
आता बगु काय? ते ब्लॉक केल्याच्या वेळेमध्ये आले पाठवलेल केलेल काय दिसत नाय काय?
बघ पाठवलंय
हा पाठवलाय-
त्यात ते अनलासेस पक केल्यात बघ चालते.
होय.
खर त्यात क्वेशचन सांगितले आहेय कशा पद्धतीचे क्वेशचन आल्यात ते सांगितलंय.
नऊ तारखेच सेकंड शिफ्टच सोप आहे की पेपर हे हेनी फक्त सांगितलंय. कुठल्या हेला कुटल काय काय आलय ते हे बघितल
म होयच की तु कधी तू बघितलीस ते
पाठवल्यात की तु मला हे हम्
अजून आहेत खरं ते रेअर वाटलं नाहीत म्हणून मी सोडून दिल. चेक करून मग पाठवले..
हम्म
हॅलो हॅलो
हम्म
ते हेजी गणित कराय पाहिजेत. महत्त्व मापणची
महत्व मापण मध्ये काय येतय?
तीच कि ती अ त्रिकोण चौकोण ते
लोकसभे सदस्याचे किती असत्यात
लोकसभेचा पाचशे बावन्न
किती?
पाचशे बावन्न
पाशे बावन
हम्म
ओडनी ग एवढी कुठ हाय
नाही नाही तेवढेच कि
हम हम
अशी बावन कुठलं त्रे ञेचाळीस आहेत.
ते पाचशे त्रेचाळीस कुठले कुठलेत माहितीये का पाचशे बावन्न मॅक्झिमम असत्यात म्हणजे आता लोक लोकसभेत
आत्ता हायेत त्रेचाळीस हम्म
हम्म
राज्यसभेत
राज्यसभेत तर दोनशे अ दोनशे काय तर बावन्न आण त्यात पण तसेच आहेत वाट अठ्याऐंशी का?
हूं विधानस विधानसभेत
विधानसभेत
राज्यसभे ते दोनशे पन्नास
हा
हूं
आणि विधानसभेत असतील दोनशे अठ्ठ्याऐंशी
दोनशे अठ्ठऐंश आय थिंक दोनशे पन्नास दोनशे अठ्याऐं महाराष्ट्र राज्यसभेत
विधानसभेत किती? विधानसभेत किती?
दोनशे पन्नास विधानसभेत नवं राज्यसभेत दोनशे पन्नास.
कार्यावर